हॅलो.
हॅलो हा अगं काय चाललंय.
काय नाही पणे वात आहे बोलकी
निवांतेस तेच म्हणलं कशी कशातात एवढी बिजी असतीस दिवसभर काय काय करतीस. कसं आहे तुझ रुटीन.
माझं रुटीन उठायचं लवकर सकाळी पोरांची शाळा असत्या त्यामु उठायला पण लागते. त्यात व्यायाम असतोय माझा, मग उठायच पावणे पाच ला साडे पावणे पाच उठायचा. साडे चार पावणे पाजला उठलं की मिस्टर आणि मी जाऊन रनिंग करून येते एक चार पाच किलोमीटर रोज सकाळी मग तिथून यायचं तिथून आलं की परत तर दोन्ही पोरांच डबबा असतात. डबं करायला लागतात कारण शाळा सात वाजत्या असत्या. त्यामुळे चपाती भाजीचा डबा बनवाला लागतोय सकाळी सकाळी ती सकाळी सात ला जातात की सकाळी सात वाजता. जातात शाळेला शाळा त्यांची साडे सात असत्या खरा सात आपला दोन जायला लागतय ते दोघं पण मग सायकल न जातात. रोज शाळेला पण कम्पल्सरी हे रोज चपाती भाजी असल्यामुळे लवकर उठायला लागते डबा करायला. असंय म्हणून म्हटलं, आणि
मग परत.
परत मग काय, ती दोघं गेलीत, की परत शाळेला गेली, कि म्हा. आमच रुटीन चालू होते मग सगळ अंघोळ वगैरे सगळं झालं की देवपूजा करायची, देवपूजा झाल की परत नाश्ता वगैरे करायचा, नाश्ता बनवायचा दोघां कारण ती दोघं शाळेला होय रोज वेगवेगळे बनवते कधी प्रोटीन. ज बनवायच,, कधी तर पोहे. उपीट वगैरे, असं बनवायचं, कधीतर आंबोळी वगैरे बनवायचं. यात मध्ये सगळा वेळ जातोय,, मग त्यांचा डबा झालेला असतोय. दोघांचा,, परत मग माझं. जेवण किंवा हंचा जर डबा असला,, तर डबा करायचा, कधी असतोय यांचा डबा,, कधी नसतोय. कधी तर जेवायला येणार आस्त्यात. मग त्यानुसार ठरवायचं,, नाही तर मग पोरं पण, आल्यावर शाळेत. न,, जेवनारच असत्यात, म त्या नंतर ऽ तर जेवण तयार करायचं,, असं करायचं.
म डब्याला चं बनवलेलंच,, तू जेवायला बनवत नाहीस काय?
नाही नाही,, मग कसंय,, नंतर ती पण जेवणार असतेत,, त्यामुळ मग, काय मगऽ अने गशाला मग ते,, सकाळी एवढा बनवलेलं कशाला जेवायचं,,, मग त्यामुळ ते होय, दोन भाज्यां बनवाय लागतात,, त्यामुळ, ती भाजी वेगळी, ती भाजी वेगळी,, बनवायची, मग परत कसं. ते,, ती, जेवनार म्हटल्यावर, म्हणजे, काय जेवनार हाईत त्याच्यावर डिपेंड राहत. म्हणजे भाजी बनवायचच. काय नुसतच भात खानार असले तर भात आमटी त्यांच्यापती बनवायचे,, आपल्याला मग एक भाकरी, भाजी, काय असेल ते बनवायचं,, असं. मग, मग अस, नंतर कपडे वगैरे धुवायच असत. ते,, कपड्याला काय मग मशीन आहे, मशीन ला कपडे. होऊन जात,, तिकडे जेवण बनवावर मशीनला कपडे लावायचे,, कपडे लावले की कपडे वगैरे सगळं, वाळत वगैरे झालं की, जाड लोट.
तरी कपड्याची मशीन तुमची किती किलोची असत्या,,? किलोचे
आमची साडेसहा किलोचीय,, मशीन साडेसहा किलोचे, आम चार पाच जण असल्यामुळे आम्हाला भास हुत्या द,, तेवढी मशीन. बरोबर, कधीतरी जास्त कपडे असले की मग दोन वेळा लावायचे. लिक्विडच की, लिक्विडच, लिक्विडच वापरतय, लिक्विडच चांगलं‌घ. त फ्रंट लोडचीय,, लिक्विड वापरून वय,, चांगलं, म्हणजे कपडे पण चांगले धुऊून निघतात. सगळं होत,,, ते मशीनचं एक काम, मशीनमुळे एक आपलं काम वाचलंय. तेवढ काय की म्हणजे तेवढा वेळ कुठला तर सत्कारणे.
नाहीत वो.
होय, कपडेच वाळत नाहीत, त्यामुळे ते प्रॉब्लेम येतय,, आणि, आता कस होतय,, लोड पण काम एवढा वाढलेला असतोय कि,, तेवढा वेळ वाचतोय नाही. त्या मशीनच्या कामात क णै,,, दुसरं काम, तोपर्यंत आपल्या इकडे बाजू. काय ना काय तर आता म ला स्य काम होत. स्वयंपाक करत ते मशीन होतेय, त्यामुळे कसं. इकडं हे काम होतं आणि तिकडं ते काम होते मग कसं कपडे वाळ. घालाय पण म्हणजे तेवढाच वेळ जातोय फक्त म्हणजे. कपडयां चा म्हटल तरी काय परत. निवांत बारा वाजले की जेवायचं. जेवलं की जरा टीव्ही बघत ते बसायच टीव् टीव्ही ला. काय आवडत तय ते सिरियल वगैरे तर बघत बसायचं,, परत पोरं येतात शाळेतन‌. होय,, ऊबंते थोडं करमणुकीला पाहिजे की. सगळा वेळ नुसता घरातल्या कामातच जातोय मग घरातल्या कामात गेल्यामुळे कंटाळ येतोय ना मग जरासं काहीतरी पाहिजे की. रोजच्या रुटीन मध्ये जरा बदल पाहिजे कि कायतरी मग दुपारी. पोरं वगैरे आले की मग जेवायचं जेवन झालं की परत. इकडं तिकडं केलं की जरा विश्रांती आपलं घ्यायला मग झोप काढायची एक. अर्धा तासाची आपलं कारण दिवसभराचा कंटाळा आल्याला असतोय सकाळी फिरायलाच गेलेल असतय त्यामुळ जरा लो शंकर उठल्यामुळे कस ताण पडतय डोळ्यावर मग जरा झोप आल की झोपायच आपलं जो झोपायला पाहिजे की झोप जरा विश्रांती. घेतली की बरं वाटतय पुढच्या कामाला तर फ्रेश होतय नी होय पुढचं कामच मग करू वाटत नाही कंटाळा ये
नाही नाही नाही नाही मग कांटाळ्यात काम करू वाटत नाही.
अर्धा तास तर पाहिजे.
आणि ती क्वालिटी पण राहत नाही मग कामात ती
हा शरीराला जरा तर विश्रांती पाहिजे की अर्ध्या तासाची तरी. मग तेवढीच जरा विश्रांती घ्यायची परत आणि मग संध्याकाळच्या रुटी. नला तयारीला लागायच मग पोरांना खायला वगैरे द्यायचं चार पाच वाजले की आपलं दूध दे कुठ तर. काहीतरी वाळलं खायला द्यायला लागतंय. ते करायचं ते झालं की परत स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या. मग संध्याकाळी तरी आम्ही काय लई स्वयंपाक करत. नाही म्हणजे कोण एवढं संध्याकाळी खायला. बघत नाही त्यामुळे मग संध्याकाळी लाईटच स्वयंपाक. करावा लागतोय अस आणि मग जेवणाच पण टायमिंग कस आमच आम्ही लवकर सात पर्यंत आम्ही जेवतोयच सगळेजण त्यामुळे मग लव कर स्वयंपाक करायला लागतोय हम्म पाच सहाला तर मग.
हम्म हम्म हम्म
घालायलाच लागतंय नाहीतर मग ते कसं होतंय टायमिंग पुढं गेलं की नको वाटतंय कारण पोरं. जेवणार असत्यात आणि टाम जेवलेल चांगल नाही. मग त्यामुळं कसं गरम गरम आलं केक करायचं ते जेवायचं. म्हणजे ठेवायचं नाही करुना असं ब.
हम्म हम्म
आता काय पाहिजे नव्ह ते बनवायचं ते आपण खायला घ्यायचंय. लगेच म्हणजे त्यात वेळ जात.
काय गरम गरम
उगाच त्याचं कामात च जेवलं की आपल जरा. सगळ्यांन सोबत जेवायच होतंय संध्याकाळी सगळी कसं एकत्र जेवायच. दुपारी हयानी नसत्यात त्यामुळं मग संध्याकाळी कस चौघ एकत्र जेवायच होतय गप्पा टप्पा जरा टीव्ही बघ. ब काहीत हे करत ब बोलत बोलत आपलं जेवायच ते आपलं भांडे वगैरे सगळं आवरायचं सगळं हे करायचं थोडा वेळ जरा टीव्ही बघायचं पोरांच्या सोबत पोरांना अभ्यास अभ्यास वगैरे काय असेल शंका बिंका तर ते जरा सोडवत बसायचं आणि मग संध्याकाळी कसं हा विचारत्याती मग त्यांच शंक तर मग कधी निरसन करायचे असं होतंय नी वेळ तर मिळाला पाहिजे तेवढा संध्याकाळी त्यांना टाइम पण द्यायला येतोय. निवांत वाटतंय त्यांना पण वेळ द्यायला पाहिजे की त्या कामातन आपल्या कामातन सगळ्या मग असं सगळं ते झालं की हा. परत कस होते. परत सकाळी लवकर शाळा असल्यामुळे ते पण सकाळी पण उठून काय करायला येत नाही.
नाही
कस वेळ झोपायच्या आधी ते करायला पाहिजे की त्यांच शंका निरसन हे ते त्यांच्यावर जरा गप्पा मारायला पाहिजेत जरा वेळ घालवायला जे त्यांच्या सोबत मग ते घालवला की जरा टीव्ही बघायचं टी व् वगैरे आम्ही शेत पावलीसाठीठी बाहेर पण जाऊन येतोय संध्याकाळी रोज त एक अर्धा तास फिरून यायचं रोज जाऊन आपलं कारण जेवल्याला असते जेवल्या जेवल्या लगेच झोपण्यापेक्षा आपलं फिरून न यायचं आपलं हा गावात
बरोबर आहे
वेळ जातोय जरा दिवसभरात चालेला म्हणजे कंटाळा सगळा निघून जातोय जरा गप्पा टप्पा मारायच होत वेगळ काही तर खरेदी विरेदी असली तर ती करून यायची होत्या सगळंच होतं दोनही परर्पज हो फिरणं पण होते आणि काम पण होत त्यामु आपलं
हो
फिरून पण घ्यायच आपलं असं करून आलं की सगळं मग झोपायच तयारीला लागायचं असं होते कारण परत सकाळी लवकर उठायच म्हण ल करो कमान सत् आठ तास तर झोप पाहिजे कि आपल्या शरीराला तेवढे मग कसं होते लवकर झोपलं तर लवकर उठायचं होते हा कारण टाळा येतोय नाहीतर म मग कसं होतय व्यायाम चुकतोय असं होते मग त्यापेक्षा कसं लवकर झोप निदान लव ल आपली पूर्ण जोब झाली तर सकाळी फिरायला जा वाटते नाहीतर मग परत तेने मग चुकणार असे होते
ते पण मग असं म मुद्दाम केला सारख व्यायामत ना म्हणजे मनापासून होत नाही ना मग झोब झाली नाही तर हम्म
हे करण्यापेक्षा आपलं कसं निवांत झोपून निवांत उठून आपलं गेल्या आपल्या रे आपलं ते ब ते उलट बरं पडते उलट नाही वानत हो ते नाही असंय मग काय तिथन परत का झोपलं की परत आणि उठायची तयारी आहेयच की सकाळी परत परत तेच रुटीन परत ते चालूच हो
काय जरी केलं तरी ते चालूच होते गी परत
अ तुझे छंद कसे जोपासतेस
आ
छंद सोप असतेच म्हणलं हॅलो
छंद यतोय ते दिवसभरात वेळ मिळतोय की पोरशाळेला वगैरे गेले कि म ते टाइम मिळतो ते टाईम मध्ये आपल्याला छंद जोपायचा हा घरात आपला लोड कमी असला की मग त्या वेळेत आपली आवडत जो पहिसायचे आपल्या हा
ह छान आहे म्हणजे तुझं रुटीन छान आहे
होय ब प बरं वाटलं तू विचारल्याबद्दल मला बरं वाटलं गे. हा चालत चालत ठीक आहे ठीक आहे ठेू आहे. हा हा चालते चालते ठीक आहे ठीक आहे हा हा चालेल.